काय काय केल हॅलो,
हॅलो, हम्म जेवालोय बग.
हा, काय काय केलंय जेवायला?
जेवायला भाकरी,
हम्म.
आणि वड्या. डाळ हेच्या बेसनच्या वड्या कोथिंबीर तेन घालून.
हा हा.
आणि हे काय गं? कारलं कारल्याच लोणचं.
हा हा.
मट्टा
व्हय.
परत भा भात.
हा हा.
हम हम.
आणि आम आमटी कशाची आहे ग? आमटी कशाची आहे गं? वरणा वरण्याची आमटी हाय बग.
हा, हा‌.
तुमच्यात काय काय हाय गं?
आमच्याात
परत आंबा चिरलेला
हा, हा.
आणि खरडा. ह, ह तू कसा खरडा करतेस गं?
मी
हम्.
बाजारात जातो शुक्रवारच
आं-
शुक्रवारच बाजाराला जातो.
हा.
आणि तिथनं बाजारात फिरतो
हम्म.
मग तिथ मिरच्या असत्याता त्या घेतो वास तेन बघ तो लई तिखट असल्या तर घेत नाही जरा मिडियमच घेतो. जरा खाऊन बघतो मिरची तिथं मग भाकरी करायला घेतो. भाकरी करून झालं की तवा गरम असतो की नाही त्या तव्यात भाजायची. खमंग भाज तरी ते चट्ट पडयला पाहिजे बघ मिरचीसनी सगळ्या
हां हां आणि
खमंग भाजायचं मग त्यावर लसून टाकायचं परत जरा कोथमिरी टाकायचं जिरं आणि आणि काय गं हे
म ते तुकडं, तुकडं मिरचीच करतीस काय आखंड चारतीस?
एकात दोन करतो ग.
हा, हा.
मग ते गरम, गरम असते तोपर्यंत ते हा सॉरी तेल टाकायचं राहिलं. परला तेल टाकायचं ग मग त्यात ते घालायचं सगळं हा. मग ते गरम, गरम असतय तव्हाच खलबत्ता घ्यायचा मोठा लोखंडी गोल, गोल असतय तो. त्यात घसासा चेचायचं
हम घचाचा नाही ग कचाचा.
हा खसासा चेचायचं.
हा.
होतय कि खरडा‌. हा अगं मीठ घावायचं राहिलं, मीठ घालायचं मोठं.
हा मोठ घालायचं हा कोण शिकवलं ग चांगलं करतेस की मग? एकदा केला की पाटवून दे बाई मला
हा वहिनी शिकवल्यात ग चेचायचं खेचायचं वहिणी शिकवल्यात आणि हे सगळं घालायचं ते आईन शिकवल.
वा.
हम्म ते आमच्या वहिणीची जांभळीची हाय इथली खोपऱ्यावरची
ले आमची हाय की गं
वय
तुमच्या घरात पसन किती गं जरा हाय ते मी अगं बाई. एवढं लाम गेलायसा
व्हय.
हम्म हम्म.
तीन मिनिट राहत्यात करत्या बाई सगळं करत्या व्हय.
हम्म तुला पठवून घेत्या काय?
घेत्या की गं
हम्म म काय नाई घे चांगलीय गं म
होय चांगलीय
हम्म. म काय लग्नात काय काय घेतलीस गं ड्रेस कुठला कुठला घेतलीस.
ड्रेस नाइ बाई साडी घेतलेलो की
साडी घेतलीसा
हम्म. आता ये आता एकुलत एक भावाचं लग्नाय म्हणल्या साडीच घालायला पाहिजे की
व्हय की.
काय म्हणलीस?
साखरपुड्याला.
साखरपुड्यालाच माझा जुना लेंगात घातलेलो बाई
आस केलीस व्हय
हम्म.
साडी नेसल कनी गं
साखरपुड्याला
हम्म एकूलता एक भाऊ हाय साडी नेसल कनी
नेसलेलो की बाई हळदीत साडी नेसलेलो लग्नात नेसलेलो.
हम्म मोठ्यात होतं की गं लग्न हम्म म ते काय सिनेमॅटिक तेन केलतासा?
म आमच्या वहिनीचा बाऊ सिनेमॅटिक हाय आणि
अगं होय नशीबच की गं
व्हय
म तुम्हाला पैसे खर्च करायला लागले नाइत बाहेर
व्हय लागलं नाइत त्याच वेळी व्हिडिओ तेन करून देत होता.
म त्याला काय जेवण बिवन काय दिलासा का नुसतं का तो फुकटच करून घेतला. आहो
काय आ
तोमण मार नको म्हण त्याला जेवाय सांगाय नको व्हय गं
पाहिजे की ग.
हम्म.
सांगुया घे एकदा जरा.
स सांगुया घे. त्याच्या निमतान आम्हाला तरी मिळल.
हम्म आणि त्या तीझा विषय काढाय नको बाई तुझ्या भावाला राग येतोय.
खरवला माणसाला रागच येतोय ग. मग तुझं काय बरं आहे काय?
हाय बाई हाईत बाई पोरग काय आलंय कामावरन आता जेवालय.
हम्म.
पुरगी काय भाहीर बसल्या बडबडत फोनवर.
हा हा.
तुझ्या वहिणीला बरं हाय काय ग?
काय झालंय ग? कुणाला? हा हा हाय कि येणार काय बघायला येकी बघायला.
हम्म. कशाच ग काय झालत?
कुठं बाई चार वर्षा पाठीमाग पडलेली चौकात एका.
हम्
हम्म. भैरवाद झालता तवा.
हा.
मग आता ती परवा पडली चुकून पाय घसरून
हम्
मग ते जरा हे झालं.
अगं बाई. लई मोठ झालय ऑपरेशन?
तर ग व्हय तर व्हय.
व्हय.
लय मोठं लय मोठं झालय?
मग गिलतीसं काय बघायला?
गेलतो की.
पाहुण्यांचा लोडा लागलाय.
काय करायचं बघ.
हम्म
हाळू बोल बाई.
व्हय बाई. नाहीतर
व्हय बाई आम्ही उगच मज्या करत बसणार
व्हय
हम्म.
तू पण करतीस व्हय टास्क ते?
करतो बाई.
हा हा व्हय बाई म्हणतानाच मी पण खरं कंटाळा येतोय बघ बोलून कि ती बोलायचं सांग बाई दहा दहा मिनिटं.
व्हय किती बोलायचंय बाई, आता घरात बसून तेवढं तर करायचं.
आता दोन नंबर काय तर कराव म्हणलं तर पैसे भी भेटत नाहीत ग असं होतंय विषय. म्हणतान हा. आपण नाहीच बोललो त पैसे कुठ देणार त्यांनी काम केलं नाय म्हणत्यात ग मग
हूं हूं आत काय पण बोललं त चालतय न्हवं.
व्हय चालतंय.
अम्म
अ कोण बोलत नाय आ त्या आधी कसं कॉलेजचं काय त बोलत होत आता काय बोलायचं बई.
आता काय बोलायचंय, विषय तर पाहिजे की, बोलायला.
विषय तर पाहिजे की, बोलायला. काय तर करून दहा मिनिटं वडत ताणत ताणत नेहतोय बघ, कोणाला तर मैत्रिणीसनी फोन केल्यावर
हया म त्यासनी सांगतेस काय? एवढं मिनटं बोलायचंय म्हणून
व्हय. माहित असलेल्यानाच फोन फोन करतोय मी बाकीच्यांना कशाला करु बई. हा ज्यांच्याकडे हे ऍप आहेत. कोण काम करतय. त्यास्नीच तेवढं फोन करतो.
हूं हम्म
म त्यापण अ कसं बस, कसं बस दहा मिनटं वढत ताणत बोल त्याता आणि ठेवू काय म्हणत्यात दहा मिनट झाल्यावर आप आपणच ठीवू काय म्हणत्यात.
यां मी पण करतो बाई कुणाला तर, कुणाला तर, खरं बोलाय त पुढची तयार पाहिजेत.
हा
हम्म
काय तर करून दहा मिनिटं ताण वडत ताणत ताणत हे करत्यात. दहा मिनटं झाली की ठेवू काय? बरं बाय ठेव म्हणायचं आता
मग काय करायचं. इथं काय बर मा दिवसान दिवस बडबडत बसतासा मी का
अग, तो विषय विषय होता ग बोलायला.
व्हय की, आता काय बोलायचं?
वर्गातल्या एका जरी पोरी, एका जरी पोरगी विषयी बोललं, तरी आम्हा आर्ध तास बास होत नव्हता. खरं आता तसं हाय व्हय, आता कोणास कुणा सोमत बोलायचं.
होय क्या, अग लावायचं कुणाल तर मामाला
तस चालत नाय ग, ते ऍप पाहिजे त्या त्यांच्याकड पण, आपण कोणाला फोन लावणार हाय की नी
हा
त्येज्याकडे ऍप पाहिजे हे तो पहिला टास्क पूर्ण, पहिल हम्म
ज पाणी दे ग
पहिला टास्क पूर्ण असलेला पाहिजे.
हम्म.
अस विषय हाय.
आणि काय तेवढच पाच -पाच मिनिट तर हाय बय, दहा -दहा मिनिटं
पाच- पाच मिनिट तर हाय बई, दहा दहा मिनिटं हाय.
आं
हम्म
त्यांचं काय हाय ते करायलाच पाहिजे ग.
व्हय.
म पाच मिनिट सांगितलं की, आम्ही म्हणाणार, एका मिनीटाच करतोय क नाय.
होय. तरी नशीबबाई दहाच मिनट आहे.
होय.
काय तर करून दहा मिनट, वडत, ताणत न्यायचं बर ठेवायच फोन.
मग काय करायचं, एकाच मोबाईलवर चालत्यांत सारखं -सारखं.
चालतय की.
हम्म, हम्म असंच बोलायचं बाई, मी पण असंच बोलतो आता.
होय, बडबडणारी तर पाहिजे की, आणि काय मग, आणि काय मग, आणि काय मग.
होय बडबडणारी पाहिजे.
उगच कायपण बडबडून चालतय होय.
उठायचं सुटायचं, आणी काय मग, आणी काय मग.
होय, आता आणी काय मग? आणी काय मग? आम्ही पण आणी काय मग? आण काय मगच म्हणत बसाय पाहिजे.
होय, आणि किती प आणि कसं. पहिला त्याला फोन करून सांगाय पाहिजे, ऑन ये म्हणून.
हं.
नेट चालू ठेवाय लागतोय, हे ऍप उघडा ठेवाय लागतोय, मग फोन येतोय की.
त्यातन मधन आणि कुणाकुणाचे फोन येतात.
ते त्यांचं कट, त्यांचं कट करायचं क हे कट करायचं, हे कट झालं की झाल.
हम्म!
होय.
आणि पहिल्यापासून आणि सुरुवात.
आणि पहिल्यापासूनन झाली सुरुवात.
होय, मी पण कट केलतो बाइ ते गेलं.
हम्म, चुकून जरीटच त्याच झालं प लालवर झाल सत्यानाशच सगळा.
बोलता -बोलता पण होतय का ऑटोमेटिक आम्हाला पण कळत नाही ते.
डिस्कनेक्ट होतय, ते नेटवर्क पण नसल की नाही.
हम्म हम्.
हम्म. पप्पांचा एक मित्र आहे ग. मस्त मला लाखो रुपये कमवून देतील. या तास्क वर ख त्याच्या ऍप वर डाऊनलोड त्याच्या मोबाईल वर डाउनलोड.
असं कराय पाहिजे वय बघूया काय करून.
नको बाई खुळी काय ग बस बाई.
हम्म!
ते काय पाहिजे ग ॲप जाऊन,. बिऊन
हो एवढं काही माणस माहिती ग.
तेच की आता उगस सकाळी वहिणी होती म्हणताना वहिणी होती म्हणताना उचलून दिली तुला.
होय मितर तू तिथेच बसणार बडबडत, मी इथच बसणार.
हम्म!
हम्म, हम.
चालतय, ठेवू काय मग.
हम्म, हम्म. ठेवली काय? अक्षरच बोलाय गईल की ते आपल्या सांगा पण,